हांब
हॅलो जेतोय तय
हो हो आवाज येतो ताई.
हा.
तुमचा अनुभव काय सांगतो बचत गटाचा?
अं जर तस म्हणल तर मला एवढा बचत गटाचा अनुभव नाहीये अ माझी माझ्या घर जे आहेत ना बचत गटामधे आज जी वगरे त्यांच्यामुळे मी त्यांच्याकडून ऐकत कसते.
अच्छा.
हा. मी त्यांच्याकडून सारखं ऐकते, असं झालं, तसं झालं, म्हणून मी मी तुम्हाला एवढं बोल ऊ शकले म्हणजे स्किम्स वैगरे स्कीम्स वगैरे त्यांना भेटतात काही काही वाटतं, मग मग ते सांगत असतात ही स्कीम भेट लितीस किम भेटली परत, ही स्कीम भेटण्यासाठी असं असं तसं म्हणजे बायका वगैरे असं तसं म्हणत होत त्या म्हणून मग मी तुम्हाला तेवढं बोलू शक ले.
हा पण आता मोबाईलचा एक पण फायदा झाला बरं का. लेला कसा फायदा आहे, की आधी कस फेस टू फेस बोलावं लागायचं जर कोणी भेटला तर काही विषय समजायचे पण आता मोबाईलमुळे बऱ्याचशा गोष्टी करतात
हा मोबाईल मु करत आणि मोबाईल मु म्हणजे बचत गट तर म्हणजे जे पण अं म्हणे जे मॅनेज करायला ते पण सोप जात आणि काही काही जणांचे अस मोबाईल वर पण ग्रुप्स असत त्या त्याच्यावरून सम
हो हो हो आता आमच्या बचत गटाने असं केलंय ना मिीटिंग राहील सगळ्यांची पण सगळ्यांनी ऑनलाईन पेमेंट करायचा
हा म्हणजे बँकेमध्ये पण जाण्यासाठी म्हणजे जो जी व्यक्ती आहे तिचा पण त्रास वाचतो जर एखाद्या वेळेस त्या त्या व्यक्तीला जर जाता आलं नाही तर त्या त्याच्यासाठी वाचत
हो आणि म्हणजे आता अ पहिले कसं जायचं की लक्षात नाही यायच म्हणजे ती रक्कम जमा व्हायची त्या बाईला काम आलं का मग ते दोनही दिवस आणि आठही दिवस तसच पडलेलं राहायचं मग ते एखादस कधी कधी तिच्याकडं खर्च होऊन जायचय मग तिला परत तेवढे आठवण करून द्यावी लागे बा एवढी नाही एवढी रक्कम होती ते वरचे पैसे तू भरून दे कि पुन्हा तिच्या मागे लागावं लागायचं आता आम्ही तसं ठेवलंच नाही सगळ्यांनी एकत्र आलं हे सगळ्यांनी लगेच ऑनलान पेमेंट टाकून द्यायंच बँकेत
हा आणि ते डायरेक्ट बँकेचच असतं ना सगळं मग ते डायरेक्ट बँकेच्या खात्यामध्ये जात
हो
मेसेज ते पण लगेच येतात
लगेच तिथल्या तिथे हो त्याय तो एक वेळही वाचला आणि म्हज सगळ्याच गोष्टी सोयीस्कर झाल्या प्रत्येकाला लगेच लक्षात येऊन जातं त्यामुळे महिन्याच्या महिन्याला
अ आणि बचत गुट गट त्यामुळे म्हणे एखाद्या म्हणजे तुम्ही जस म्हणलात ना तम मैत्रिणीला ते बि अ मसाल्यांचा बिझनेस करायचा होता तर एकीमुळे कि एकमेकीला ते बिझनेस च माहीत होत जात
हो हो आता तिने काय केलं हो मसाला आता कस धोंड्या समय नव्हता आपल्याकडे कार जावईला बोलवतात बरोबर ना तर त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये त दिवसाला अडीचशे ते तीनशे मांडेले जात
पहाड
एक मांडा ऐंशी रुपयाचा विचार करा तुम्ही अडीचशे ते तीनशे ते मांडे त्याच्यामुळे तिचा मसाल्याचा पण खप होत गेला. आणि तिचे घरचेच आंबे होते त्या आंब्याच च पण खप तिचा महिना भर इतका फायदा झालेला आहे.
हो ना खूप फायदा होतो अस आणि आता लोक नां आता असं म्हणजे केमिकल्स च्या ते सगळे मसाल्यांमुळे घरचाच मसाला जास्त जणू काही करतात ना जास्त जास्त बाहेरच आणायचं आता आता बायका टाळायल्यात कारण आता आता खूप केमिकल्सच वगैरे निघाला आहे.
हम्म हम्म
त्याच्यामुळे आता घरगुती ज्यांनी ज्यांनी व्यवसाय असे चालू केलेले आहेत छोटे मोठे त्यांचा खूप फायदा होतोय.
खूप खूप खूप तुमच्याकडे मांडे मिळतात का असे?
आमच्याकडे आमच्याकडे नाहीत मिळत.
नाही का मग तुमच्याकडे पुरणपोळ्याच करतात
कडे
अच्छा आमच्याकडे मांडे मांडे मांडे फार फेमस झालेत आता
अ आमच्याकडे तरी नाही आणखीन आमच्याकडे म्हणजे सगळीकडे तर पुरणपोळीच असते.
हम्म
अजून बचत गटात ना आमच्याकडे हळदी कुंकाचा बचत गटाने कार्यक्रम ठेवला होता बर का आणि त्यामध्ये महिलांच्याना स्पर्धा घेण्यात आल्या ह स्पर्धांमध्ये काय केलं एका वाटीमध्ये सगळे आपली चिल्लर असते ना एक रुपयाची दोन रुपयाची ची नाणी त्या सगळ्या नाण्या नाणी ठेवल्या होत्या आणि दोन बांगड्या घेतल्या त्या बांगड्यांनीच ती नाणी उचलायची ची इतकी गंमत यायची इतकी गंमत यायची त्या बांगडी एकमेकांवर. सरकली जाते. त्याच्यामुळे ते. अ सर्व हे असतं ना.
हा हा अ नाणं पण गुळगुळीत नाणं पण गुळगुळीत असतात आणि बांगड्या पण गुळगुळीत असतात जवळपास.
त्याच्यावरती अजिबात जमत नव्हत अजिबात जमत नव्हत चिडचिड व्हायची पण ज्याने. जो रुपया काढला त्याचा बर का.
ते असं. अ
आ स्पर्धा हम्म प्रत्येकाला ती उत्सुकता लागते की अरे! आंस. फार मजा आली होती आम्ही बचत गटाच बचत गटाच आम्ही हळदी कुंकु. आमच्याकडे बरेच कार्यक्रम. होत होते. संगीत खुर्ची ठेवली होती एक बाई तर अशी पळता पळता पडली तरी उठून तिची पळायची तयारी इतकी हासत होतो आम्ही सगळेजण एवढं काय अडलय का पण एक तो बालिशपणा येतोच बर का सगळ्या एक कतरा आलय का ते वाटतच नाही पहिले दिवस आठवतात
हो लहानपणीचे तुम्ही केलं का नाही म्हणजे तुम्ही स्वतः केलता का कोणता एखादा बिझनेस
मी गावठी तूप विकते ना ताई
आ हा गावठी तूप ता पण त्याला खूप मागणी आहे ना तुपाला
हा हम्म गावठी तूप विकते आणि माझं रेशन दुकान आहे माझ महिन्यातले पंधरा दिवस त्याच्यातच जातात दुकानात
हा पण वेळ पण जातो ना घरी बस पेक्षा ते काहीत केलेलं चांगलं
म्हणजे अंगणवाडी अंगणवाडी करून रेशन दुकान आणि मग उरलेल्या वेळात मी तूप विकते बचत गटाचा आमचा आहे एक जणीच गावठी तूप आमच्या एका मैत्रिणीचा गोठाय ना. नाही आमच्या बचत गटातल्या एका बाईचा- गोठाय ना.
हा अच्छा.
मग तिच्या भरपूर मला वाट- सतरा सोळा का सतरा गाई ये तिच्याकडे.
हा का.
हो मग ते घरगुती तूप-
हो आणि साय पण छान निघत असेल.
हो आणि चुलीवर तापवताना त्याची तर इतकी खरपूस सय निगते ना. हम्मम ती चव पण वेगळी लागते. आणि त्या खरपूस् तूपाचं खूप छान लागत. त म-
हा हा.
केलं तसय.
ह रवाळ रवाळ निघतं ना जरा तूप.
हम्म. ते तूप खायला छान लागतं मग.
हो म्हणजे- त्याची टेस्टच वेगळी येते.
माझा तर विचार चालला होता आमच्याकडे ना एक दिवस्थाने- त्या देवस्थानामध्ये- गुरुवारी इतके फुल पडतात इतके फुलं पडतात म्हटलं त्याचा धूप बनवायचं पण मंग तसं ठर-